हॅलो
हा बोला ताई
आता काय बोला तेच कळाय ना हा शेतात आहे
हा का काही काम चालुय का?
हा काम चालू आहे ना कामात काम चालत्या करा काहीतरी
हा
हम्म तुम्ही पण सी आर पी आहे का?
हा मी लाईलुट सखी आहे ना
हा का हम् हम्म सी आर पी नाही का तुम्ही?
नाही नाही सी आर पी दुसऱ्या ताई आहेत
हो का हम्
दोन केडर काम करता ना गावामध्ये सी आर पी वेगळ्या आणि उपजीविका वेगळ्या
हो का नाही आमच्या गावामध्ये उपजीविका नाहीये त्याच्यामुळे मी
आहे तुमच्या गावामध्ये उपजीवी का तुम्ही धामनगाव मधी मोडतात ना तुम्हाला धामनगावची उप पजीविका दोन्ही ॲटॅच मध्ये करत असत्याती. हा सी आर पी जरी वेगळी असली पण उपजीविका असं की एकच असते.
हो का
हा तुम्हाला त्या रुपाली माछवे माहीत असेल ना
नाही गड्या मला एवढं नाही सांगता यायचं पण मंग
त्या तुमच्याकडं आल्याच नसेल कधी विजेटला तर काय कळणार तुम्हाला पण
नाही तेवढं नाही सांग नाही हिला विचारलं मी आमच्या सी आर पी ला विचारलं ना किती वेळेस ती अ ती म्हणती हाये पण नाये पण न उपजीविकाचं काम बी मीच करते असं बोलती ती त्याच्यामुळे म्हणतो म्हंटलं काय भानगड ए
आता ती तुम्हाला ग्रुप ग्रामपंचायत एक ए ना तर ते तिथल्या तुम्हाला त्या पण तुम्हालाच ए समजून घ्यायचं असं जेव्हा तुमच्या गावात समुह जास्त स्थापन होतील
केलं ती दोन तीन वेळेस विचारलं पण तिनं तसं स्पष्ट केलं नाही ना.
हा ते काय होतं सात गट ए
हा हा
तर ते ते जला मग ती इकडं काशाला इन ती सात गटं पाहायला. धामगावचे चाळीस गटं सोडून मग काही फोट टो वगैरे मागितली का ते जलं देऊन देत असतील.
सात नाही ना आमच्या गावामध्ये तेरा गट आहे ना
तेरा आहे का
हा तेरा चौदा गट आहे
हा का आज मागं बोलणं झालतं तर ती म्हणे सात का आठ म्हणली ती मला. नवीन केले काय कोणती नाय चीन
काय पण मग आता तेरा आहे ना म्हणजे मी क अगदी पिका म्हणून काम करते ना मग मला थोडं भरल्या लागत त्याच्यामुळे त्याच्यामुळे माहिती माहितीय मला एवढं
तुम्ही दिपाली ताई
साळुंगिला कुठं
साळुंगिला आता मीटिंगला
नाही नाही मी नाही नाही मिटिंगला आलीच नाही मी साळुंगिला अजून एकदा पण
नाही नाही मग बरोबर त्या कोक अध्यक्ष दुसऱ्याच या ताई
त्या रुपाली ताई त्या
हा का रुपाली हा त्यांना ओळखती मी त्या पण ओळखत्या मला चांगल्याच
हा हा मग तुम्ही बऱ्याच वेळे भेटल्या न त्या बऱ्याच वेळेस आल्या
हा आ ते काय केडरच्या मीटिंगला असल्यावर मग केडर दिसतोच ना
हा हा हम् बर आता आपण डबल लाऊ.
हा लावा ना.